हॅलो हा नमस्कार नमस्कार ताई हो
आहो नमस्कार आवरलेस नाही चालू आहेेत सगळं काही चहा वगैरे हो त्यामुळे नि वा हो
पण रुटीन मध्ये राहिल्या ना चांगलं असत. आपल्याला बी आळसपणा हा आळसपणा नाहीयेत. असं
नाय नाय आळसपणा वगैरे काही येत नाही. फ्रेश पण वाटतो खूप बऱ्यापैकी
तेच ना पण सर आणि मॅडमांच्य विषयी
हो चालेल ठीकये हा
सर म्हटले ना मॅडम
हा हा हो हो बरोबर
म्हटले ना सर म्हटले या मॅडम म्हटले
हो.
ते गुरुज असतात.
त बरोबर
लहानपणापासून जर आपण त्यांना शाळेत मुलांना कधी पाठवलं.
हो.
त्यांच्याकडे ती एक जवाबदारी होऊन जाते. जसे आई वडिलांकडे कशी मुलाची जवाब दारी असते.
हो तसेच
जाऊन. बरी असते. व हा मुलगा शाळेत पोहोचलाय पण तो घरी कसा पोहोचेल. त्याच्या आई वडिलांपर्यंत हूं हा त्याची पण काळजी आणि त्यांना शिक्षण पण देण्याच त्यांच त हेतू असतो की जेणेकरून याला विद्या व्याप पण मनापासून द्यायची बुआ अस हो विद्यार्थी जास्त आगाव असला, या शांत राहिला. कोणामध्ये काही ना काही गुण असतातच कोणी आगावु पणा, कोणी शांत कोणी वचका पणा, कोणी चावट पणे कोणी जास्त हसणारे.
गुरु हे पॅरेंटस सारखेच असता ना. त्या मुलात. त्यांना खूप जबाबदारी असते त्यांच्यावर. मुलांना प्रत्येक मुलाला समजून घेणं. ते आईवडलांसारखंच मुलांना. जीव लावता वगैरे‌ एखादा टॉफिक नाही समजला. ते एकदम समजून वगैरे सांगण. तू असं कर बाबात. तसं कर. तुझ तु जर हे नाही केल तुझ्या. पॅरेंट्सकडे तक्रार करल म्हणजे त्यांना खूप काळजी असती हे मुलं शिकावा यांनी पुढ जावा. काहीत यांनी यांच भवतव्य घडावा हे खूप खूप काळजी करायची. काम करतात पण मग. मुलं आजकालची मुलं बऱ्यापैकी मोबाईलच्या नादात गेली ना त्याच्यामुळे एवढं आए लंच-
स्ट्रगल समजून शकत मग अस बाकीचे.
हो.
आणि सर लोक तर म्हणतात नाही भा शिकला मुलगा मुलाच लक्ष लागतय ना आता शंभर मुलांमधून दहा पंधरा मुलं असे असतात की बिलु. कुल सर शिकवतात त्या. हिशोबाने लक्ष त्यांच परिपूर्ण असत शिक्षणकडे.
हो असत
सर काय जीव तोडून सांगता येत काय शिकवताय आपण आपल्याला तो टॉपिक समजला का
तिचे मुल असे असतात जो लक्ष देतो त्याला पण अजून हे करायचे काम करतात नाही ज्याने त्याने याच लक्ष तर तरी यायला पाहिजे
हो खूप खूप खूपप आणि तिथ पण एक मुलगा नस दीडशे मुले असतात कधी कधी छानदार मुलं असतात
हो हो भरपूर
त्यांना एक जबाबदार थोडे असते प्रत्येक मुला पशी पेशंट जाऊन
हो प्र प्रत्येकना त्याना आणि ते प्रत्येक त्याना त्याना अस वाटत की नाही भा जेणेकरून सगळे मुलं आपले विद्यार्थी
हो हो वेळ दिला पाहिजे वगैरे
हा आणि पुढे जायला पाहिजे दहावीच जेव्हा सेंडप होतो तेव्हा सर लोक सगळे सेंडऑफ मुलांसाठी ठेवतात किंवा या दहा वर्षा पर्यंत हे विद्यार्थी आपल्या शाळेत होते दहा पाच वर्षापर्यंत पाचवी पासून ते दहावीपर्यंत आता ते पुढे चांगली प्रगती करणार आणि आपल्याला सोडून जाणार त्याच्याविषयी ते समारंभ पण ठेवतात भाषण पण विद्यार्थी देतात की आमचे ते चांगले आहे ते चांगले आहे अस मॅडमनी आम्हाला छान शिकवल व्यवस्थित त्यानी प्रोत्साहन बी केला आम्हाला समजून घेतल
हो खूप खूप फक्त
पहिले आई वडील दुसरे शिक्षक
हो
तिसरे भगवंता
हो शिक्षकांची पण कला अस तन कोणाची ती बघा न किती जु तोडून शिकवता मुलांना प्रत्येक गोष्ट समजेला असं शिकवता टॉफिक वगैरे कुठला पण म्हणा किंवा त्यांना चार चार वेळेस विचारा कंटाळा पण नाही करत ते जादू मुलां हा मुलांना येतय ना त्याच्यामुळे खूप प्रयत्न करत मुलांसाठी वगैरे काही मुलं लक्ष पण देत नाही साही देता तरी तेस न का आता जाऊ कामुळे डिस्टर्ब होतेय क्लास त्याला चार वेळेस ओरडून पण सांगता
हम्म
पण मग त्याला पण समजत नसल्यावर मग तिथे शिक्षक लोक मागं पडतात थोडे बऱ्या पैकी प मग तरीतनी काय म्हणणार आता जाऊ द्या हा हाय ना पण त्यांना तरी पुढं आणण्याचा भरपूर प्रयत्न करत ते बराठी
भूर प्रयत्न करतात बरोबर
हो
आणि घरात जर आपले दोन मुल असले एक मुलगा तर आगावा असतो एक शांत असं
हो
पन मुलं यात
तेव्हा ते शंभर मुलांमध्ये किती मुलं म्हणजे किती डिफरंट असतो मुलांमध्ये
हा तर आपण म्हणतो जाऊ दे बोलतो शाळेत गेलेलाच बरास असतो तो
हो हो मग आपल्या घरी घरी जर आपल्याला मुलं एवढे त्रास देतात तेवड ते गुरुजी कस हॅडल करत असल वो
त सर एवढे शं बर दीडशे मुलांना
कस हँडल करता आपल्याला दोन मुलं घरात हँडेल ती नाइ आणि ते शंभर मुलं घ मुली घ्या जस मुली हा आता समजूतदार वगैरे मुलां मुलींना कळत पण मुलं नाही हो हो
मुली तर कसं आहे घरातले काम बी करतात आणि परत शाळेमध्ये बी पुढे राहतात अजून आणि ते आईव वडिलांना जास्त आवडतात मग
हो
की नाही ब हने आपली दिदी पुढे निघून गेली. तू मागायच तू असाजे तू तसा ज ये असं त्याला बोलत असतात. पण मग त्याच्यामध्ये काही ना काही गुन असतातच
हो मुलांमध्ये पण अस मुली जास्त अभ्यास कर ना मुलं मुली अभ्यास खूप करतात मुलं कमी करतात पण मार्क जास्त काढतात मुलांपेक्षा बऱ्यापैकी क्वचित असे पण नसता म्हणजे त्यांनी वाचलं तरी त्यांच्या काहींची मेमोरी फास्ट असते ना ते काय ते हो ते काय ना ते एक पण म्हणजे खूप पाईप असतो त्याच्यामध्ये पण मुला मुलींना
आणि आपण त्याला असं बोलल ना तू काही करत नाही तू असा जे तू तसा जे त्याच्यामुळे त्याच मन जास्त विचलित होते त्याला असं नाही बोलायचं शाळेत सर लोक अशी म्हणतात. कि हा तू पण होशील हुशार तू बी करशील तुझ्याकड का नाही होणार हा एवढा अ मार्क पाडतो. तू काबर नाही पाडणार त्याला गोळ बोलून समजून सांगतात बरोबर तो त्या हिशोबाने मार्गाने कधी लागला तो बरोबर आरामात तो तो बी हळूहळू जाऊ शक जात गो तो सर लोक अशे सांगतात शाळेत बी त्यांना नाही ब होईल तुजाने का नाही होणार? त्याला गोळ बोलून समजून सांगितलं की आरामात तर
हो आणि याच फॅक्ट काय नाही आला एक त्यांना घरात मुलगा किंवा मुलगी? अरे ती बघ किती काम करते किती अभ्यास करते तू काहीच करत नाही तुला काहीच येणार नाही पॅरेंट्स काय करत मुलांना प्रोत्साहन देण्याची ऐवजी त्यांना मागं घेयचतात त्यांना हुरूप द्यायचं करणार त्यांना टाइम तुम्ही स्व आता घेऊन बसते तर मुलं का पुढे जाणार नाही आपण शिक्षकांना जबाबदारी देतो शिक्षकांकडे हे शंभर मुलं असतात आपल्याकडे दोनच मु असत आपल्या दोन मुलांना पण आपण हँडल नाही करू शकत का
ना थोडस याच्यामध्ये करून टाकतो आप
हम कॉम्प्रोमाइज करतो कॉम्प्रोमाइज दोन मुलं असतं घरामध्ये याला काय येत नाही ज्याला येतं त्याच्याकडे भरपूर लक्ष द्यायचं आणि ज्याला काही येत नाही त्याच्याडेडायरेक्टणतात याला का येत नाही याला कशाला बसायचं
आता कोणाला शिक्षणामध्ये आवड असते कोणाला बॅटबॉलमध्ये ं णा क्रिकेट म आवड असते ते माझा मुलगाता क्रिकेटमध्येच आवडेल
हो मग स्पोर्ट मध्ये पण जस पाहिजे स्पोर्ट म पण शिक्षक लोक शिकावत बर पोठा सब्जेक्ट कंपल् खर मुलाना कोणी कुठे क चक्क को कुठे जाऊ शक बच
हम्म
पण पोलीस बनू शकत वगैरे खूप फॅसिलिटी आता पण म्हणजे शिक्षकांनी पण कॉलेज म्हणा शाळा म्हणा तुम्ही खूप फॅसिलिटी काढली मुलासाठी खेण्याचे पण स्पर्धा खूप खूप अनेक अनेक प्रकारच्या काढलेल्या आहेत मुलांना वगैरे मुलांना पण आ करिअर ला खूप चान्स दिले आर्मी म्हणा वगैरे पण केलं पाहिजे ओ आज मग काय झालंय फक्त फॅड निघाल नोकरी नाही, नोकरी नाही मग मु मुली त्याच्याकडे लक्षच दे नाही ना. किंवा बँकिंगचा जॉब आहे वगैरे, नाही आता तर जॉबच नाही राहिले. हल्ली जॉबच निघालेत, तुम्ही शिक्षण प्रॉपर करा तुम्हाला जॉब.. प्रॉपर मिळतंय, तुम्ही शाळेत किंवा कॉलेजला बसून टाइमपास करशाल शिक, लक्ष देणार नाही नंतर आप दोष द्यायचा आईवडिलांना, तुम्ही आमच्यासाठी काय केलं, ज्यावेळेसा शिक शिक्षक असू तू शिकवत असुदे मंग
आई, आई वडिलांनी तर हे मोठं एक चांगलं केलेलं असतं कि त्यांनी जन्म दिलेला आहे आपल्याला, दुनिया दाखव गे असते. आणि त्यांना ते ते उपकार जाणत नाहीत. कीं आईवडिलांना मला जन्माला आणंलव. जग दाखवलं, आता आपण पुढे काय करायचं.
आज मुले खूप पुढं गेले खूप, आई वडिलांचं पण ऐकत नाही. शिक्षकांचपण ऐकत नाही, त्यांना असं वाटतं आम्ही खूप सुज्ञान झालेलो हाय. पण आशा घेऊन येतो. करिअरच हो प्रश्नचचेना, आपण काय केलं पाहिजे काय नाही वगैरे, नुसत हाये.
दोघी झंझट प्रगती, मुलं आणि मुली.
हो प्रगती कमी आणि आपण दोष कोणला देतो, शिक्षक शिक्षकांना किंवा मॅडमला देतो यांनी आम्हाला व्यवस्थित शिकवलं नाही यांनी आमच्या मुलांना हा क्लास व्यवस्थित नव्हता दोष त्यांना दिला जातो पण करण्यात आपल्यात उणीव कमी राहते, ते नाहीं दिसत. आपल्याला सत. दोष त्यांना दिला जातो, ते पण चांगलं शिकवतात, ते पण जीव तोडून तोडून. महिना शिकवतच नाही, त शंभर मधले पन्नास तर मुलांना कळतात पन्नास मुलांना का नाही कळत. त्याच्या मागच पण कारणच आहे. का ग लक्ष देत नाही ते टाइमपास वगैरे. करणार
चालेल ताई धन्यवाद हा.
हो हो.